काय सांग तुला स्मिंग करतो एवढंचं सेविंग केलं काय इच्छा मारून काय झालं सांग की मला आता मी बी असा विचार करतोय की आपण. इच्छा मारायचे आपल्या आणि सेविंग करायचं भरपूर बरं ही पोरगं आपलं असं करणार नाही सोडा पण ती बी करलं किंवा त्याची पुढची पिढी करत.
न सांगता येत ना
तत्यामुळे जी आहेत आपल्या गरजा त्या तर बागवा हेव नाही विचार करायचं नाही. त्यातन काय राहतील तेवढंच? कारण आता धंद्याची परिस्थिती, ते आपल्या वडिलांच्या वेळी होती की नाही. ती नाही आता परिस्थिती कॉम्पिटिशन एवढं जोरात आहे ना. कि बास.... तुझं दुकान चालायला आ लगेच, दुसरं दुकान बाजूला येते. पहिला होत कि तस. पहिला आमच गाड्या दुकान सोडलं का नाही. गांधी चौकातच होत ते कुलकर्णीवाच असं दुकान होतं, आणि कोण काढायचं पण नाही धंदा म्हटल
मग मी काय म्हणतो तो आता दुकानासमोरच आहे काय?
कोण र?
तुझ ते पाव्हणा.
चुलता चुलता हाय की. तेच हाय चालु. होय होय तेच काय गाड्याला चालत नाही रे ते मट मटका खेळतय ते, मटका खेळतय मटका. जुगार खेळतय त्याच्यावर चालतय त्याच.... ते समोर घडायाळाच दुकान नाही व्हय? बिलीवा बाजूला पलीकडे
हा मग तेच म्हणतो की, ते म्हटलं आता गेल असेल म्हटलं आहे की अजून
हाय की ते अजून..... होय. त्याचा पोरग कामाला लागलय, त्यामुळे आता त्याला लय लोड घेत नाही ते. चुलत भाऊ आमचा सचिन हा
सचिन सचिन आणि हो काय म्हणते? बाजूवाला तो काय पैलवान...
ह
दगड दगड नाहीत. दगडच्या बाजूच
दगडे अक्षय गुड्या गुंड्या गुड्याचा फोन आला मला. चप्पल घेतले ओ, असं असं म्हंटलं बी की मला बी घ्यायचाय आहे. कसाय? वापरून जरा सांगा आम्हाला. मी त्याला. ज्या दिवशी घेतला. त्याच दिवशी म्हटलं, अँड्रॉइड सारखा मोबाईल नाही ते, ॲपल कसाय म्हटलं, मग बोरिंग होतय. तुम्हाला जर फोटो, व्हिडिओ साठी पाहिजे असला, तर तो चांगलाय. बाकी अँड्रॉइड सारखं त्यात ऍप बीप बसत नाहीत.
अरे तो आमचा तो चामुंडा हार्डवेअर वालाय का नाही? चामुंडा हार्डवेअर त्याला त्याला त्या ॲपल लागलाय त्याला, कूप कूपनमध्ये, आमच्या नशिबात काहीच नाही. माझे तीन कुपून होते.
त्याला कुठला लागलाय?
आर मी काय म्हणतोय, अ ते तुला ते रिसॉर्टचा फोटो बघितला अशील तू ह्याच्यावर अ लोणावळ्याचा, लोणावळ्याचा हा म तिकडं. कुपनच्या स्प हे होत म्हणजे, सगळे आता कु कुणाला पाच कुपन, कुणाला तीन कुपन, कूपन कुणाला दोन कूपन. हा. नाही ना ते मटेरियल घेतलेलं का नाही, तुम्ही किती मटेरियल घेतले? त्यावर तुम्हाला किती कूपन देणार. ते आपल्याला सांगतेत. मग आपल्या आपल्यासमोरच कुपनवर नाव लिहितात, आणि डब्यामध्ये टाकतात, आणि डबा फिरवतात. मग ते पहिलं ऐंशी जणांनाय का नाही.
हा.
एक ग्रॅमचं हे होत सोनं होतं, ऐंशी जणांना. म त्यात पण आमचं नशीब
एक ग्राम म्हणजे? एक ग्राम म्हणजे काय? सगळ्यात खालच होतं काय? सगळ्यात खालच बक्षीसस होत ते. पंधरा हजार बर, हा. बरं, बरं, बरं.
मग ते, एक नंबरचं फोर व्हीलर. हो हो ते याला लागल्या आपलं रावेत वाल्याला लागली रावेत नव ते कुठलं ते जायाला ते ते माल लय घेतेत त्याचे कुपन पण चौदा पंधरा होते
होय आई शपत आणि आयफोन किती नंबर ला होता
आयफोन काही तरी तीन चार नंबरला होत चार नंबरला
चार नंबर
अर तो माझ्या बाजूला सुद्धा बसलेल तो त्याला तिन्ही कुपन लागलं त्याला दोन त्याला हे लागलं सोनं लागलं एक एक ग्रॅमचं आणि एक आयफोन लागला त्याला
बरं, आयफोन कुठला होता पण. सतरा प्रो. मॅक्स होता का? प्रो होता. मॅक्स
दोन दिवस होता, माडत दोन दिवस होता त्यो.
आई शपथ च.
बरोबर आल
तुला लागला नाही. अय शप्पतच. आहिला काय घाडंण नाशिब हा. हय.
मला फक्त स्टार्टिंगलाय का नाय. मला स्टार्टिंगला फ्रीज फक्त लागलेलं.
बरं, काय लागल होत?
प्रिज प्रिज
फ्रीज वय फ्रीज काय करायचय आहे आईला कस काय बाकीच्यांना लागलं
लय जणांना नाही लागलेलं बाकीच्यांन डबल डबल ट्युबल ट्युबल लागलं
अई शपथ त्यात काय झोल नाही ना
नाही नाही झोल नसते सगळं आपल्या समोर असत या
ब्र आला काय
एक बक्षीस काढलं आपणच जायचं आपल्यातलं कोण कोण जाणार त्याला हलवणार आणि आपणच काढून त्याला द्यायचं
बरं आयला मग मग राव नशीबवान चं म्हणायचं टू व्हीलर बर
हे झालं लोणावळ्याचं याच्या आधी सेजल सोड होत तिकड एक नंबरला चिंतामणी प्लायवूडेड हार्डवेअर
बरं
त्यापुढे थिरूप फाटा आलं
हा थेऊर फाटा हा
आता चिंतावणी प्लाऊड तीन जण आहेत
बरं
एक माझं चिंता आणि प्लाऊड चरुली फाटा एक चिखलीमध्ये, आणि एक थेरूफाटा. आम्हाला काय नाही झाल आता शेवटचं म्हटलं एक तरी लागू दे मग चिंतामणे प्लायवूड अँड हार्डवेअर म्हटल्यावर, मी धक्का बसला मला. आणि परत ते थिरू फाटा, तिरु फाता म्हणलं की ते ना तो नाना भोर, तो ना नाना भोर होता, जे माझ्या बरोबर गोव्याला माझा पार्टनर होता, रूम पार्टनर, तो तिकडन नाचत जो आलाय दंगा करत, जो आलाय
काय लागल त्याला.
ते टू व्हीलर बुलेट.
आई शप्पत च.
तो तिथनं जो तेव्हा जेवता जेवता नाही जेवण तिथंच टाकूूनय का नाही तिथूनं जो नात आ ना ना तर ज आला आहे शंभर मीटर
आई शपथच नाही नाही बरोबर गे र शान एवढं पण माल कितीचा गेला त्या कंपनीत म्हणजे
अरे त्याच फक्त दोनच कुपन होत आणि त्या्याला आमचं त्यावेळेला पाच कुपन होतं
होय की पण दोन कुपनचे माल किती असतोय अंदाजे
माल म्हणजे पकडकी एक पंधरा बॉक्स एब्रोड टेपचं एक बॉक्स सहा हजार रुपयेला. हम्म हा साठ हजारला एक कु कूपण.
हा साठ हजारला एक कुपन म्हणजे त्यान किती त्याकडं होती, दोन कुपन
हा.
म्हणजे एक लाख वीस हजारचा माल होता त्यात, हा पाच आई शप्पत, पाच म्हणजे, लेका त्याच्याकडे, आईशप्पथ म त्या कंपनीला फायदा झाला, तेवढा तुझा. है का नाही आई शप्पथच. एक लाख वीस हजार वालेला राह हा
कारण तिथं फक्त पंधरा बक्षीस होते इिथं ऐंशी आणि पंधरा पंच्याण्णव होती टोटल मग त्यात आमच्या न शिबत काहीच नाही म मला आमच्या टेबलवरती साजण होती
हा
ते हॅमबराजला लागला हॅब्रज एकट्यालाच लागला कारण आम्ही कुपन टाकताना आम्ही सगळ्यांनी एकत्र टाकले ना त्यामध्ये आणि डान्स होत ना ते रशियन डान्स होत ना तो मग ते डान्स घ्यायचं खूप
बोलण चाललंय बोलण करतो् नाही वेळा आहे हा म
मग ते हॅबराजला लागलं मग ते हॅमराज आपला गेला नाचत नाचत
जाणार किरे छ नाही एक लाख वीस हजारचा माल घेतलाय ना अडीच लाख काही बुलेट लागल्या
नाही तो वेगळा होता रे मी हेच म्हणतेो मी लोणाव्याचं म्हणतेो ते आधीच सिजल रिसॉर्ट होत तर लोणाळ्याचं आमचे कूपन त तीन होते आणि आमराजचे काहीतरी तीन का चार होते त्याला सगळंच लागलं सगळं त्याला सोनं लागलं आणि प्लस शेवटला चौथ्या का पाचव्या नंबरचा आयफोन लागला
आई सब आयफोन लागा मॅक्स ल जोरता
ह मॅक्स आफोन मॅक्स
मा माझा प्रो आहे मॅक्स नाही प्रो ला आणि मॅक्सला लही फरक नाही तर साईज मोठठी आहे चिपसेट वेगळे आहे जरा जरा बारके आहे त्या मॅक्सपेक्षा जराे काय मी एवढे बघितले हा मग सहा पॉईंट सात नाही नाट असेल हम्
दोन दिवस होता माडा आहे पण
त्यान सिम कार्ड वगैरे काय टाकलं नव्हतं त्यानं ते फक्त फोटो काढण्यासाठी फोटो काढण्यासाठी फक्त आणलेलं त्यानं हा बघितलं ग हा पण कॅमेरा व्हिडिओ चांगला आहे बाकी बोर होते एक
हा बोरच ते काही ते आता अँड्रॉइड नाही.
काहीच नाही त्यामध्ये मी
पण मला लेट टाइमपास चालला आहे द्या जेव माझा लेट टाइमपास चालला आहे द्या बोर मला होत नाही का माहिती कॅप कट लही वत आहे. बाकी ते म्हणत का नाही ट्रान्सफर विस्फर होत नाही ते हो. हो ट्रान्सफर होतय ते्याव अस काही नाही. काय पाहिजे ते ट्रान्सफर कर बोर होतंय बोर अँड्रॉइडच काय चालत नाही एपी केे आपले मोड यापैकी चालत नाहीत काही सुद्धा
हम्म ते मी काय त्या नाही मी फक्त आपलं कॅमेऱ्यावरती फोटो काढत ब बसलेलो या अँगलनं त्या अँगलनं या अँगलनं
तू तो कॅमेराचा फोटो काढलेला कपु ब कुठल्या मोबाईल तर कॉम्प्युटरला बघ हो हॉलिडे राह
मी मी म्हणलं नंतर घेऊ नंतर घेऊ मी म्हणलं नंतर तर घेऊन नंतर घेऊ म्हटलं की ते त्याकडे जाय ते
ते तुला आवडणार बी ना ऍपल मोबाईल तुला आवडणार ना ते कॅमेरा साठी ठीक आहे रे मी कॅमेरा साठीच घेतलाय मला काही ते अँड्रॉइड हाच की मोबाईल माझा मोटोलाच मोटोलाच आहे ये आपला
हे चालत नसल त्याला ते काय अप्लिकेशन आहे किथ ते फक्त सॅमसंगलाचच चालतय हा.
कुठलं?
थांब झारा ते माड आहे एक मिनिट
मोटरलार चालणार किरे
हा गुड लॉक गुु गुड लॉक
गुडलॉक काय आहे ते मग चालणार. माझ आंड्रॉइडला
नाही ते ते फक्त सॅम सॅमसंग स्टोअरला भेटते तेे प्ले स्टोअरमध्ये नाही ते
थमकट करतो मला सांग पर थांब मी कट करतो फोन पण तुला फोन करतो. हा थांपवून गे.